अ
हा बोला क
हॅलो नमस्ते
नमस्ते हो येतो की मस्तक म.
मी पण ठीक आहे काय करताय.
काय नाही एवळे बसले तुम्ही
हो का मी पण बसलीय
हा हा.
हो.
छ
हा.
तबीयेत कशा आहे.
ठी काय आहे तुमची
मस्त आहे.
हो का.
अच्
हा तर काय नाही ठीक चालू आहे.
हा हा.
हो् तर मी सांगत होती. कि या उन्हाळ्यात प्राण्यांचा खूप हाल होता ना
हो.
हा त्यांना गवत खायला म्हणजे हिरवा भेटत नाही या दिवसात.
हो.
पाण्याचे पण पाऊस पण पडत नाही अजून, पाण्याची खूप कमतरता आहे. गावाकडे अजून
हो.
याच्यामुळे खूप प्राण्यांमध्ये हे होत आहे ना अजून शेत म्हणजे फिरायला बाहेर पण नाही जातात ते गवत खायला घरी जाणवं लागत. सगळं त्यांच्यासाठी ते कुट्टी वगैरे बनवाव लागते अजून.
हो. हॅलो.
तुमच्याकडे आहे का प्राणी वगैरे.
हो आमच्याकड आहे की.
हो का काय काय आहे तुमच्या जवळ
आमच्याडं म्हणजे आम्ही पाहतो गा